इंजेक्शनेतो हॅलो
हा बोलकी
काय कराल्यास?
का नाही बसुलय बघ आता.
हा हा.
आता त्यांचं गाव बंद असतय बोल.
हा हा.
कडी वरती येऊन बसले. बाराचा स्टाफ आला की, खाली जातोय.
नाही ग. अ अ नाई मला आवडत नाही ओ पी डी ला.
थांबायचं असतय होय.
आग ये कावत असत्यात. हा त्या मध्ये घ्यायचं असतंय.
होय होय तुम्ही सज्जन हायसा ग तुम्ही काव खाऊन घेतायसा र ब होय, हम काय र बस, ब म
बरस माांत असल्याचय
होय,
हम्म हम्म का कामणी आहे वतात,
नाही ये ग.
तुला आहे काय?
मी आता काम करूनच बस ट्रे ड्रेसिंग होतं ड्रेसिंग आवरलोय आणि बस
हं हं हम
मग आणि काय जेवलीस काय.
हर . नाही ग अजून.
काय
होय मला भूक नाई हाय ग.
ह हम, डब्बा तर आणल्यास काय?
होय आणलोय की डबा . वांग.
वांगच खा, वांग लय आवडतय वाटतं तुला.
ऊ व्हय.
हम्म हम्म हम्म. खा-खा वांगच खा आणि काय?
काय आणल्यास.
मी दुधीची भाजी आणले, दोन-तीन दोन दोन येत दोन भाजी, दोन भाजी घेऊन आलेय, मी आज डब्याला एक दूध ईंची भाड्याची भाजी आणल्या होय एकी जेवायला.
हा येत की.
हा ई देतो तुला पण जरा जरा खायला बघ कशी झालीया.
कोण तू केल्यात काय?
नई नई आमची मम्मी करते मी.
हा हा हा मग खातो जरा तू केलेली असलीस तर नको बाई मला काय.
मी नाही ग मी करतच नाही आमची मम्मीच करते. मला वेळ मिळत नाही ग करायला काय?
होय. वेळ नाही कि क साला इतिहास काय?
नाही नाही नवला यत.
चरा वेळमयेत ग उठतयस म उ‌. तेच मी आठ सव्वा आठला आठ नंतर उडत. मग तिथन आवडून डायरेक्ट कामावर येते होय.
हम् हम् हम् हम.
हम्म मंडपा कधी करणार सांग.
बरोबर आहे मग आठला आठची डुटी असल्यावर मग कितीला यतायचा.
आटच तेच
आड चडू तिला कि तलायेतयत मग डाला.
तला वेस नाही साडेआठ पाहुणे नऊ लाब यथे. ह.
होय आणि मग त्यावेळी डब्बा डब्बा पाठमाना येत.
हा नंतर येतय नाहीतर मग त्यावेळी पण मम्मी आमची उठून करून दिते नई.
अ होय. मग भारी हाय बाई.
होय होय.
हम्म.
होय मग काय चालय?
आ काय नाही बसलय बघ.
काय करायला सलो.
बसलोय म्हटलं आईस येऊन बस.
बसल्यासोय काय काम नयचत काय पे. पेशंट आहे काय कुठलं काय झालंय पेशंटला तुमच्या?
पाय मोडलाय.
कुठला.
हाय पेशन ते एक पाय मोडले त्याचं
कुठला पण मोडलाय? असं का अस डावाप म्ह असं कसं पडलंय डावाप! का मोडायला हम्म? हॅलोस कसं काय पडलंय म्हटलं दावापाय मोडलाय.
अग गाडी वरन पडलाय गतीव.
हा जरा नेट चालायचं चालवायचं म्हणून सांग. पेशंट ला तुमच्या गाडी.
मला वाटत मी निटतालो वे आहे.
सध सध्या तरण जरा चालवत जावं म्हणाव गाडी म्हणजे पडत नाही.
हम्म तू कशी चालवतेस तू कारगाडीत चालवतेस काय?
नाही नाही नाही नाही नाही मी का चालवत नाही माझी फ्रेंड आहे बघा ती चालवतेय. लागलंय ती फिरायला जाऊया म्हणून मी तर सांगिते तिला मी का येणार नाहीबा म्हण तुम्ही दुसऱ्यांचा संघधावा चालत. ते म्हणून सांगितले मी तिला? ह हो तिला येत आहे की नाही काय मिती आली नाही. येत नसली आणि आम्हाला घेऊन जाऊन दे आणि कुठेतरी पाडून दे की.
ती बसते तुम्ही ढकलत जावा की?
म्हणून मी तर सांगितलं मी. काही येत नाही बा तुमचं तुम्ही जाणार असलस तर जावा म्हणे सांगित!
हम्म तेच की ती बसते आत मिनट खुलं जाक! प्टी मारणार
होय होय.
ह
चाल. काही नाही बा. फोन करतेय आणि परत.
हा ठीक आहे.
हा चालेल बाय.
हा हा.
नाही.
रात्री गेलीये काय?